हॅलो.
हा आवाज येतोय का?
हाव येतय.
हम्म! काय सुरू आहे?
काही नाही स्वयंपाक चालू आहे. हम्म हाओ काय? नाश्ता वगैरे झाला?
नाश्ता करत नसतो आम्ही डायरेक्ट जेवण
हाओ काय? कुठं राहता? हॅलो.
हा दानापूर ला.
हाओ काय?
तुम्ही?
आम्ही सौंदळा.
हाओ काय? काय, कायना?
हा ठाकरे.
आहो का?
हम्म.
हम् नाव आलं याच्यावर तस. हम्म.
काय चाललं मग? काही नाही वांग्याची भाजी बनवता.
हो का? आमचा स्वयंपाक झाला. म्हटलं आता पहा मोबाईल वर कोण ऑनलाईन आहे? तुमल मेसेजच दिसला. ह नाही काय झालेले?
ह. हा?
चौदा, चौदा हा.
हम्म, माझे सातच बाकी राहिले.
हाव का?
हम्म.
सारखंचाव मग आपण.
सारकच हाव.
हाव ना? काय कोणाला कॉल केलं तर त्यांचे मेसेज वगैरे येऊन नाही राहिले त्याच्या च्यान पंचायत पडून राहिली ना?
हा असं म्हणजे, व्हाट्सअपवर कोणा- कोणाचा प्रॉब्लेम आहेत ना, दिसून राहिले.
हा, हा, हा.
त्याच्या याच्यात मग समजत नाही, कोणाला लावा. मग ज्यांनी कॉल केला, समजा मी आहे, मी आहे. त्यानला लावा मग. हं.
हा मग त्याच्यापेक्षा, त्याच्यावर मेसेज करायला पुरते कॉन ऑनलाईन येतं.
हा, पूर्तय.
कारण माया तसे मग कॉल वाया जातात नं.
हो. ते मग झिरो- झिरो सेकंदच हुन जातात.
हा. हे पुरते.
हम्.
आणी असं कसं. परिचय नसल्याच्यानं हेे, होउन राहिलं ना.
हा आता परिचय नसला की, असं समजत नाही ना, काय बोलावं काय नाही. अनवळखी सारखा म्हणजे पाहिलेलंच, पाहिल्यावर समजते की नाही, आपण ओळख त्यांना मग बोलतो. असं तर चालते.
हा तिथं आमची, हे गोतमारे हायत ना.
हा गोतमारे हायत ना.
ह माझ्या ची बहीणचय ती.
हाव काय?
ज्ञानेश्वर गोतमारेच्या घरचे.
हाव, आहेत ना. हम्.
अजून?
काय मंग, वाघ वगैरे आला का तिकडे? आमच्या इकडे वाघ आला.
हाव बा तुमच्या ईकडे त काय, बैल वगैरे, खाल्ला म्हणते.
हाव, लय खाल्ली. पाच- सहा ढोरं खाल्ली.
खूपच हे झालं.
हाव. आता तिकडेच तर जायला म्हणतात वारखेडचे. इकडे जायला म्हणातात. आता काय माहित कुकडे जायला.
हो, काल अ वारखेडच्या बाईचा फोन आला. त्या सांगत ना, आमच्या इकडे येयलय मन
हां.
आता नेमका हंगामाचा पिरियडय न त्याच्यात हे वाघ सुटले.
हा. आता कसं, कोणाची शेंग येते. कोणाचं काय?
हरभराय, तूरय, गहूय.
तेच ताय नं.
अ केळी चांगलीय. तर केळीच्या याच्यातच बरोबर, ते दाट असते तर बसतात जाऊन.
हाव, केळीच्या हच्यात तर, लगेच जाऊन बसतात.
आमची केळीयेय ना, काय आता, काय मणते येऊन बसते का त्याच्यात.
ह. शेतात जाणंच मुश्किलाय. स स सकाळी तरी काही नाही वाटत. उन्हाच्या वेळेस नुसतं बाहेर तर, उन्हाच्या वेळेस तर काही नाही वाटत. पण आपण उन्हात बाहेर नाही निगत.
नाही. संध्याकाळच्या बरोबर ते, सावलीचे येनं बरोबर हे करतात.
हां.
ह. रात्रीच हे जाणं, मुश्किलचयनं आता.
हा आमच्या इथं तर, रात्री चाललेच नाही माणसं.
अ शेंग वगैरे असली त्यांले, जावच लागते रखवाली करायले.
नाही, मग लाईन बदलली ना. सकाळचीच लाईन ठेवलेलीय.
बरं केलं बाई ते.
हम्म ते फॉरेस्ट वाले म्हणतात जतपर्यंत माणसावर हमला होत नाही तत्पर्यंत आम्ही काहीच नाही करू शकत.
मग ते फॉरेस्ट ची टीम नाही आली का तिथं?
आली होती ना, पण नाही तो सापडूच नाही राहायला. ते म्हणतात जतपर्यंत माणसावर हमला होत नाही तोपर्यंत आम्ही काहीच नाही करत.
तुमच्या इथं झाला होता ना हल्ला माणसावर?
नाही ते तिकडे झाला अ हिवर खर झरी फाट्यावर.
हौ का, इथं सोनंदाळ्यात निघाला.
नाही सौंदाळला नाही झाला, नाही नाही सौंदाळत नाही झाला.
अरं सौंदाळ पासून गाव किती दूर आहे.
हम् सौंदाळत नाही झाला, झरी फाटाय ना ह वरखेरची इकडे.
हा हा हा.
तिथं झाला.
तरी लोक जाण येणं आकोटले तर जाणं येनं करतातच?
हौ म्हणजे झरीपाटा तिकडे अंदर टायगर एरियात आहे रोडवर नाही मेन रोड वर नाही झाला.
हा हो.
तिकडे टायगर एरिया आहे ना तिकडे ते. बैल चरायला का कुठे गेले होते ते त्यांच्यावर घरला.
हा ना बरोबर आता जास् लागते ना शेतात.
हम्म. बाकी, तुम्हाला किती मुलं बाळ?
तीन मुली आहेत मला.
हौ का?
हा, जॉब रू आहे मुलींचा.
हौ ना?
तुम्हाला?
मला दोन मुलीचात.
हो काे बरं आहे, मग आपण एकाच टीम मध्येय.
खूप बाय आहेत कोणी वारखेडचे मुल बाईले तीन बाळ मुली आहेत.
ह आता तेच काय आपल्या हाती आहे.
तेच ना मग मुलीन मुली काय होते त्यात.
हा, मग मुली शिकवा त्यांच्या पायावर उभं करा दुसरं काय.
हा ना त्यात जॉबवर लागले की त्यायचं ते सगळं करून देतात आपल्याले.
अस, माझे जॉबवर लागलेले पैसे कोण राहिल्या.
हां.
हम.
बरं आहे ना.
अजून, तुमच्या याच्यात हे नाही झालं का, ऑडिट वगैरे?
आ
गटईत, गटात आहे का तुम्ही?
हो आहे ना सरकारी गटात.
हा मग उमेयचे.
नाही उमेय चे नाही. नाही स, या स-सदस्य म्हणून समजा लहान मुली आहेत नव आता मग. त्याच्याच्यान काही दुसरं केलं नाही.
नाही काय.
हम्म
नाही आमचं. ऑडिट वगैरे काढयला यायचं असलं की हेेत असतो इंगोले मॅडम मी.
हा इंगवले मॅडम.
हा इंगवले मॅडम सोबत माझंही नाव होतं पण माझं, बाहेरगावला जाण जमत नई न.
हा.
मग मी घरूनच काम करते.
हाव ना.
हम्म
हम्, काय हिवर्स हिवर खेळत्यास व्हय इंगोली मॅडम.
हा हिवर खेळत्या.
त्या काल आल्या होत्या ना आमच्या इथं, संघाची मीटिंग होती.
हाव क, त्यांच होते व्हय आता त्यांची मुलं मोठे मोठे जॉब वर आहे.
हा. आ..
मिस्टरइ बाहेरच समजा यचं काम करतात ना ते फर्निचरच. त्याच्यात त्याला कायी टेन्शन नायी आणि एवढं मुलीचंइ लग्न झालेलं आहे.
हाव बरोबर आहे.
आपली जॉईंट फॅमिली असली की होत नाही ना जाण कुठ
नायी जात जाणं होत नाही कुठं. हाव काय, म्हणजे सध्या ऐकत्रच आहे सगळे.
हा एकत्रच आहे त्याच्यान मंग कुठंच जाणं नाही होत ना आमचं बाहेरगावी.
हा.
मग घरातल्या घरात जे होते ते करा.
ह चालतंय न. घरातल्या घरात एक घरातल्या घरातही केलं तेच बरं आहे.
बास आपल्या घरात गावात जे होते ते कराय
नायीतर काय.
हम्म
आम्ही-आम्ही घरी कधी पार्लरच जॉब आहे समजा पार्ल-पार्लर कर तो कधी शेतात जातो असंच चालू राहतय.
हाव का पार्लरच मग.. अ असं म्हणजे शॉप टाकलेलं आहे की घरीच करताय.
नाही सिम्पलच आहे सध्या. टाकायचं बाकी आहे पुढ टाकू समोर मुली मोठ्या झाल्या की.
हा-हा बरोबर आहे.
हम्म, ते कसं ब गावात जसं चालत नाही न इथं बाहेर कसं भारी.
ग्रामीण भागात तसंही चालत नाही इतकं.
हम्म बाहेर मंग कसं शंभर रुपयाची वस्तू असली पन्नासला द्या म्हणतात.
उं.. ह्.. ह हा ते पार्लर-पार्लर चे प्रोडक्ट महाग आहेत.
हम्म पार्लरचे प्रोडक्ट महाग आहेत मग ते पुरलंच पाहिजे आपल्याला समजा आपण आपल्या परिस्थितीनुसार.
हाव तुम्हाला बाहेरगावल शिक्ष-प्रशिक्षण आहे म्हटल जाण नाही होत ना.
अह. आता-आता मुली समजा मोठ्या झाल्या त आता होत जान पण आता सध्या लयी आॅफ फर आले नाहीत ना.
नाही आकोल्याची टीम होती त्याच्यात, एक महिन्याचं ट्रेनिंग होतं. याचं पार्लरचं.
हां.
तर तिथ एक महिना रहाव लागते पण.
हाव काय?
रोज तर काही आपण समजा जान येन
नाही अपडाऊन होऊ शकत नाही अकोला इथून खूप दूर आहे ना.
हां.
हम्म्.
आमच्या इथ मुली गेल्या होत्या एक महिन्यासाठी त्यांना मग सर्टिफिकेट वगैरे मि मिळाल.
हाव ना मग हे कस लहान मुली आहे त्याच्याच्यान एक महिना राहण होत नाही.
नाही महिलांच होतच नाही ना मुली कशा मोकळ्या राहतात त्यांचान मग होते त्यांचे.
आपल्याला घरी सगळ कराय लागते ना.
नाही लग्न झाल्यानंतर जमतच नाही.
हो
माणस म्हणतात जे आहे ते घरात कर नाही मग बाहेर नीघ.
तसच आहे ना मग माणस भारी आहेत.
नाही ना बरोबर आहे ना बाई घराच्या बाहेर गेली की घर एकदम हेच होते वाऱ्यावर. सोडल्यासारख त्यांच्यान करताच नाही येत. हाव मुलांना पाहायला वगैरे पाहिजेच न.
बॉटल भरव बाई तेवढ आणखी तर काही नाही. काही बा आणि मी दोन बायासोबत दहा मिनिट बोलली पूर्ण पण काय झाल. ते झालच नाही बिचारा ऑडिट तयार.
नाही मग ते सबमिट नसिन केल ना तुम्ही.
अहो केला होता म्हणजे त्यायन फोन केला कट समजा मी कट केला तर होतच नव्हता ते दाखव होतच नाही की एवढ झाल तयार.
नाही त्या आता तुम्ही केला न कॉल.
हां
आणि त्याच्यानंतर आपण दोघी जणी चारखेप समजा अस दोन चार वेळा बोललो तेव्हाच तो एक ऑडिओ कनेक्ट. करतील तेे. हा तस कराव लागते आता तुम्ही बोलल्या ना माझ्यासोबत आता माझ्याकडून लावीन समजा एक दीड घंट्यान. आपल्याला तीन चार लावावा लागते त्यातला एक
हाव काय.
हा तर आता तुम्ही लावला दहा अकरा वाजता तुमचा रिकामा पण ते सांगा मी लावणार.
हाव हाव मी सांगतेच मग व्हॉट्सअप वर की फ्री आहे म्हणून.
हां बस तसही चालते.
हां व्हॉट्सअप वर सांगितल ना. व्हॉट्सअपवर सांगितल की मग ज्यांना गरज आहे समजा त्यांच्या तयार राहिली आता बायांचे टास्क पूर्ण झाले काय काय बायांचे.
हां मग काही काहींना पैसे पण आले कारण त्यांनी तीन तीन चार चार वेळा कॉल केले ना.
हां आणि कस मंग त्या बाया फोनही उचलत नाही आता आणि बोलतही नाही. त्यांच झाल कि त्या बोलतही नाही. अ
तीन चार वेळा कॉल करू दिवसातून. होऊन जाते ठीक आहे मग लाव मी मेसेज करीन व्हॉट्सअपवर.
ह
हॅलो. दहा मिनटं चल